नाही. कशा आहात एकदम मस्त कशी काय आठवण काढली माझी.
मस्त तुम्ही कशा आहात बोलल चला कॉल करूया.
ओके बरं झालं तुम्ही कॉल केल ते.
झालं जेवण वगैरे. हॅलो‌.
हा बोला ना आवाज येतोय मला तुमचा. हो हो हो हो जेवण झालं. आता दुपार झालीय आता थोड्या उशरा णि महिला सगळ्या झोपतील.
हा. आराम करतील आणि मग परत आहे ते आहे काम. घरातल.
ह ना मग आता काय चाललंय आता सण सुरु होतील तुमची महिलांची.
या आमच्याकडे सणांना.
हो हो तुम्ही पण या पहिलाच सण असेल महिलांचा वट वट पौर्णिमा नंतर गणपती. नाही वट पौर्णिमा नंतर रक्षाबंधन ना.
रक्षाबंधन मग नारली पौर्णिमा असते.
मग नागपंचमी असते मग.
मी हो भरपूर सण मग म्हणजे गोविंदा वगैरे मग. गोपालकाला नंतर मग गणपती बाप्पा.
त्या हरताली का त्याच्या अगोदर ते काय. अ ह्याच असत ते अमावस्या अमावस्या. नंतर मग गणपती गणपती नंतर मग परत दिवाली दिवाली मध्ये मग परत भाऊबीज नंतर होतात ते आपली लग्न.
लग्न ह म लग्न चालूच.
मग लग्न मग परत दोन मग काही ऐकत नाही महिला बोल. त्याना आपल्याकडे बारा ह महिने सण आता हे एक दोन महिनेच फक्त आपले जातात. जातिला अशेच.
आता मग सण चालूच. मग आमच्या इथे मस्त हो गणपतीत मज्जा येते. तुमच्या इकडे मग असतात का नई गणपती?
गणपती असतात पाच दिवस आम्ही खूप मजा करतो. अं, बोलतात ना कि पाच दिवस असं कि घर भरलेलं असतं.
भरलेला माहोलच वेगला तो.
हो हो, सगळं सगळं सगळं वेगळंच आपण बोलू शकतो आपण. पण की तो जो वातावरण असत आपल्याकडे अशी आपण शब्दात माळणी हे नाही करू शकत, मांडणी नाही करू शकत.
आमच्या इकडे पण दहा दिवस असतात मग त्या सगळी पाव.
तुमच्याकडे दहा दिवस म्हणजे खूपच जोरात चालत.
हो मग, तुमचे पाच दिवस गेले की मग आमच्या इकडे पाच दिवस या.
हो हो, नक्की नक्की नक्की येऊ. आमच्याकडे कसं असतं पाच दिवस म्हणजे आता पहिले कसं असायचं लोक फ्री असायची थोड. एकतर फॅमिली छोटी म्हणजे चार पाच लोक आणि चारच लो चार पाच लोक आणि त्याच्यामध्ये कसं होत कि सगळेजण जॉब आणि मग घरात कोणतरी पाहिजे ना. मग पाच दिवस आम्ही सगळेजण सुट्टीवर असतात. हा एकतरी व्यक्ती पाहिजे. एकच व्यक्ती का गणपती सोडून जाय
नाहीच पाहिजे, हा ते बरोबर आहे का? गणपती बाप्पा प्पा घरात आणि आपण जॉबला म्हणजे तिकडे - -
हा. मग आम्ही सगळेजण ते पाच दिवस सुट्टी दहा दिवस तर कोणी देऊड देणार नाही आपल्याला. मग पाच दिवस फुल सुट्टी.
चांगला आहे.
हम्म.
ते दिवस एकदम भारी म्हणजे असं ते दिवस संपावेच नाही असं वाटतय.
हो हो हो. ते पाच दिवसाचे पाच कपडे पाच दिवसाचे पाच फोटो पाच दिवस ते हा
आणि त्या दिवशी म्हणजे जेवण पण हा. जेवण पण काय ना रोज वेगळं काही ना काहीतरी असं म्हणजे सटरपटर अजून रात्री नाश्ता वगैरे काय ना, काहीतरी म्हणे चालूच असतो.
हो, आमच्याकडे पण नाश्ता बनतो रात्रीचेे, पहिल्या दिवशी. म्हणाव भजन असत आपल्याकडे त्या भजन वाल्यांना आपण ना ष्टा देतो. दुसऱ्या दिवशी मग चालू होत ते वडापाव पासून जी सुरुवात होते ते शेवट मिसळ पर्यंत थांबते बरं.
हो हो, बरोबर. काहीतरी पाहिजे ना खायला जागरण करताना. हो ते रात्रभर पूर्ण जागायचं. सकाळी झोपायचं का परत सकाळीच सुटायचं लगेच.
लगेच उठायचं त्याच्यानंतर दिवाळी.
हो, आणि त्या टायमात लाडू सगळं म्हणजे सण ते चालू सगळं बनवायला लागत. करंजी, चकळी, चिवडा, लाडू सर्व.
हा, म सकाळी रांगोळी वगैरे काढायचं मग, आता नंतर लग्ना च्या टायमाला जर आपल्या जवळचं लग्न असेल तर मग लग्न नाहितर मग तर मग आहे आपलं फिरायला जाणं हकडं तिकडं. महिलांचा संडे मार्केटच सुटत नाही मग.
फॅमिली पूर्ण हा. बोला मग फॅमिली एकत्र आल्यावर सगळी का फिरायचं.
हो सगळीकडे फिरायचं.
म.
आमच्याकडे तर खूप फिरतात. बाप रे! सगळेजण आता कोणी घरातच नसतं तर काय.
मग तुम्ही जाता की नाही कुठे फिरायला?
हो. जातो आपल्या जवळपास जेवढी ठिकाण हाईत तेवढी फिरायची.
हो तेच ना. आता फिरायचे दिवस आहेत. फिरून घ्यायचं. काय नाही तेच ना एकच जीवन आहे. परत नाही आपण येऊ शकत जन्माला. लोक बोलतात सात जन्म. सात जन्म बघितलीत कोणी?
पण मला ह्याच जन्मांत सगळी हाऊस पूर्ण करायची.
नाही आपण कुठे बोलतात लोकांना सात जन्म सात जन्म.
आणि सात जन्मामध्ये सात जन्मामध्ये जर बरोबर आहे. एक जन्म माणसाचा, दुसरा जन्म कुत्र्याचा, तिसरा जन्म मांजराचा, चौथ जन्म जर आपल्याला घोड्याचा दिला. पाचवा जन्म आपल्याला बैलाचा दिला. साववा जन्म आपल्याला गाढवा- - दिला आणि सात काय आपलं नंदी बंदी दिला असा उंदराच दिला
हम्म तेच ना मग काही थोडी ना मग फिरायला भेटणार आहे.
म्हणून मी आत्ताच फिरून घेणार आहे.
मग ते जातच मज्जा करून घ्यायच्या त्याच नंतर नाही कुठे फिरायला भेटत.
रडत नाही बसायच असं महिला आजकाल रडत बसताय अरे माझं हे झालं काय नाही मी तर म्हणालय मी त्या दिवशी पण हसेन मी त्या दिवशी पण हसेल ह मी म्हणे मी त्या दिवशी पण हसेन मी नंतर पण हसेन मी त्याच्या नंतर पण हसेन
चांगलं आहे तुमचे विचार मस्त असं म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांनी असंच विचार विचार करायला पाहिजेत.
मग केमिकल लक म्हणजे सगळ्यांचा विचार सगळेजण करतातच आहेत. नाही केला तर विचार सोडून द्यायचं. आता स माणसाने मन कठोर बनवायचं कठोर
हा ना तेच टेन्शन काणी टेन्शन वगैरे सगळ्यांच्याच लाईफ मध्ये एन्जॉय करून घ्यायचे बस. सग आहेत म्हणजे एखाद्या मोठा आ कनी पण टेन्शन मध्ये आहे आपण
आमदार काय तो आ अंबानी पण टेन्शन मध्ये बाबा माझ्या मुलाला हे झालंय त्याला भीती त्याचं साम्राज्य जातोय की काय आदानी घेतोय की काय म्हणजे असं प्रत्येकाला असं प्रत्येक जण प्रत्येकाच्या टेन्शन मध्ये आहे.
काय नाय
त्याच्यामुळे आपण हसायचं खेळायचं ह्या जगामध्ये कोणी सुखी नाही आहे.
सगळं एन्जॉय करायचं हा बोला मस्त एन्जॉय करायचं बस.
कोणी दुःखी दुखी नाहीये आपल्या मनावर आहे आपण काय घ्यायचं आपण काय नाही घ्यायचं
तेच ना.
हम्म मग बाकी काय चाललंय तुमचं जेवण वगैरे झालं?
हो जेवण वगैरे करून बसले. जेवायचं बाकी आहे जेवायचं थोड्या वेळे आणि आता गरमी मुळे काही भुक पण नाही लागतं.
हो गरमी मुळे तर अजिबात भूक नाही लागतं असं वाटतं की काही खाऊ नाही काहीच नकोय आपलं असंच बसावं
पाणी पित राहावं गारगार काहीतरी खावं असंच वाटतं सारखं
आणि ते गार खाऊन घसे खराब करायचे आणि मग परत म्हणायचं सर्दी झाली आहे.
घसा दुखतोय मग परत डॉक्टर आहेच मग सगळं चालू.
हो. मग आता तुम्ही बोला मी किती उशीर बोलतीय.
हा काय बोलतंय
मी म्हंटलं आता काय बोला तुम्ही? तुमचं अजून जेवणच चाललंत आहे मला मिक्सरचा वगैर आवाज येत
नाही जेवण झालं जेवण बनवलं. गर आणि मग फ्री झाले म्हटलं कॉल करूया आपण
बरं झालं कॉल केलं ते मला आवडलं तुम्ही कॉल केल. बरं वाटलं बोलून तुमच्याशी
मग तुमच वगैरे झालं जेवण जेवण वगैरे झालं
हो जेवन काय आता आमच्या एक दोन झोपा पण होतील थोड्या उशीरा ने
तेच आता झोपायचा टाइम झालाय
हो सर्वांचा आता तो हा टाईम झालाय सर्वांच
कुठलो कि मग परत आपली कामं आहेतच
हो काम आहेतच आपली काम काही चालूच राहणार आहेत जेवला जेवली सगळी काम भांडी भांडी झाली का थोडस नाही पडता य ते लगे चार वाजतील
तेच काम परत जेवणाचे वगैरे म्हण
मग परत चहाचा टायमिंग होणार आहे सगळ्यांच हो
तुमच्या इकडे मग गोविंदा वगैरे काय असतो कि नाही
खूप जोरात असतो हो हो जोरात असतो आमच्याकडे दही अंडी पण त्या दिवशी सप्ताह असतो दही अंडीच्या अगोदर आमच्याकडे सप्ताह सुरू होतो सप आता सुरू झाल्यानंतर शेवटच्या दिवशी दही अंडी होते मग काळ्याचं जेवण असत
ह
महाप्रसाद असतो असं आमच्याकडे चालू असत
इथे दही हंडी वा बारा वाजता म्हणजे जन्म होतो बारा वाजता सगळा माहोलच वेगळा तो केक वगैरे आब देत तर केक वगैरे पण कापतात जा वगैरे करतात आरती वगैरे झाली कि मग
केक वगैरे नाही एवढं का
अस ते आता काय आता ते सगळं म्हणजे अ पूर्ण हेच चेंज केलंय म्हणजे
आपण नंतर बोोलयात मला ना मला ना बोलवता येत आपण नंत तर बोलूया आता
हा ठीक आहे चालेल बाय
ओके थँक्यू
थँक्यू